हॅलो
हॅलो.
येतो का गावास
तुम ऐक ये ना.
बारीक आला ली.
हॅलो
हॅलो आत्ता बघितोय का?
हा आता आला
हा काय करते म्हणलं?
काय नाही हे चाललंय फोटोच आणि काहीतरी क्राफ्ट
रुकवतच काय बनवती?
होय रुकवतात ठेवायला ते फोटोच मोबाईल मध्ये बघ दिलेलं बैलगाडी सारखं चक्र करून त्याला फोटो चिटकवायचे आईस्क्रीमच्या काडीच हा आकाश पाळण्यात म्हणून त्याला फोटो लावायचे
हा कोंणाच हिचं लग्न नव्हना हिच्या बहिणीच निकिताच्या बहिणीच मोठ्या काय असल मोठं तुमची जंगी तिकडं आता
तिकडं त्यांच्या इकडं आहे रविवारी आहे
येेताला रविवारी
हा रविवारी तिकडं मडील गेलाय
हा हा हा तेच म्हणलं जेवलीच मग?
नाही अजून पप्पांची वाट बघत बसते पप्पा आल्यावर जेवायचं
का ग बाई किती वेळ आमचं जिवून भांडी घासून झालात जीवून भांडी घासून पडलोय मी आता मग अगं आमच्याकडे जेवन लवकरच असते बाळ झोपले मगाशी ते सकाळी अंघोळ केले ना ते अकरा वाजता अंघोळ केल्या केलं झोपले ते आता उठलं परत थोड्या वेळाने किरकिर करत उठते तसं काही जास्त रडत नाही सोडते बाळा हम्म
आता शांता
आता शांत झोपलेय ग ते अंघोळ केलं का मस्त झोपून टाकते त्याच काय नसतं टेन्शन हा मग कधीच ते शाळा सुरु झाली ना त्याची
हा हा तेच म्हटलं
पंधरा जून ला शाळ चालू झालं मग त्याच्यानंतर परत एक आठवडा थांबला घरी एक नाही नाही इकडं एकाकडे थांबला परत थांबल्याच्या नंतर न मग परत पुढच्या रविवारी गेला एकवीस तारखेला गेला बघ कारण एकवीस तारखेला बरोबर हिला एक महिना पूर्ण झाला ना बाळाला तोपर्यंत होता तो इथेच बाळाला एक महिना पूर्ण झाला आणि मग त्याचे पप्पा आले होते घ्यायला घरी मग गेला तेव्हा राहतोय बाई आम्हाला वाटलं होतं का राहणार नाही रडल वगैरे तिकडे गेल्यावरती कुठलं काही तर मस्त राहिला तत फोन सुद्धा करत नाही फोन वर बोलत सुद्धा नाही इकड इकडे यायचं म्हटलं तरी यायचं पण नाव काढत नाही त्याला कोणाच्या आमच्या आठवणच नाही आहे ग अजिबात नरासुध
हम्म हम्म चांगलं
काय चालू यता कसय
लय सगळं निवांत चालूय कायता नाही राहिल बाबा आधी सारखं गमत नाही दुकानात
आता स्टाफच नाही पहिल्यासारखं काय
स्टाफच नाही साहिलादा गेला साहिललादा गेल्यास नंतर मला अजिबात गमत नाही.
ग तिथं काय बोलासारखं कोणच नाही.
कोणच नाही बाकीचे काय आपल्या कामात असतात आणि आधी सारखं कोणी इंटरेस्ट येऊन काम पण करना
कामच करत नाही बोलायला सुद्धा कोण नाही. सीमा काय बोलत नस कोणाला
ती पिंकीच आणि तिचं भांडण झालं त बोलत नाही.
का पिंकिक भांडली त संग
तेच कि मोबाईल मुळा मध झाले त्याच्यावरून तिनी बोलतच नाही
का सीमा बोलली होती ति मोबाईलबद्दल
मोबाईल म्हणजे आम्ही दोघींना ते माल परत लेबलिंगचा लावायला लावलेला आणि सकाळी आल्यापिटाला भया काय म्हटले दुपारपर्यंत काय पण करा नऊशे पीसचं लेबल लावून द्या मला
हा हा हा
मग आम्ही मग काय केलं पिंकिता यांनी सकाळी सकाळी आवरलं लवकर आणि वरतीत आलेलं मग ते रागात होती आधी चिरलेल्या आणि आम्हाला म्हणजे दोघी पण फोन खाली ठेवून जायचं आम्ही खाली ठेवलं आणि गेलो. आणि घरला आणि भया फोन लावाल्या पिंंगी ठेवली की भैया फोन लावालचं सारखं पासा वेळा फोन ला नाही भैया पिंकीताला खावलं हे खाली कस्टमर आहे आणि तुम्ही कोण कुठं ठेवलाय म्हणून आणि इथ खाली त तुमच्या मॅनेजरला विचारा तुमच्या मॅनेजरने मला फोन खाली ठेवून जायला सांगितले असं रागात म्हटली.
हा हा ह मग
असं म्हणज म सीमाला भया कावलं तस का सांगितलं. सांगितलेच तर एकदमो सगळ्यांना सांगायच हो तो त्या दोघीसनीच का सांगितलेस म्हणून
मग
बग काम करतय त्यांना तू असं का बोलतेस म्हणून भया चिडलं तिच्यावर तो आपण ती बोलतच नाही.
बरोबर आहे सोड सरांचं पण काम करणाऱ्या माणस नसत तसं करत बसत उगंच बिनकामाचं
सांगितलेचत तो एकाकडं सगळ्यां सांगाय पाहिजे होतीस पोरं बसल्यात मोबाईल घेऊन त्या दोघी वरती कामाला गेल्या तर तू मोबाईल त्यांना का दिलेलीस म्हणून
बरोबर आहे की त्यांना वरणं खाली बोललावायला लागतंय
हा कस्टमर असते. इथ सहा वेळा कॉल करा हा साहीज किती बाकीची त्यां हा ते सगळी बसल्यावर मग भया ज त्यांना तू बोलले नाहीस आणि तू त्या दोघीनीस का सांगितलीस म्हणून
काय करायचं बच्याम
कॉलेला
नाही कट झाला सूट कट केला मी कॉल येत होता. अग हिच कायचच होत. तिला मग
होय हा हा
ती वाढतेय काय माहिती कुठ
हा हा आता केल्यावरता परत
म जाऊ त्या नंतर वेळ तिला आता परत क थांबते त कट करतेता.
ब
तिला वाटलं असाल तर मी चिडल वाटतो
नाही हो
तिला असं वाटलं असर तर मी चिडलोय त्याच्यामुळे मी फोन कट करायला लागलं हम दोन वेळाला किती करणार नाही थोडाता एकदा सांगितल्यावरती हम् मग बाकी. ती घरीच असतात तिच कुठ काय काम आहे. तिला काय शेतीतलंच काम आहे अग घरात घरातलं आवरायचं मग शेतात शेतात करायचं शेतात लावरायचं आणि घरात करायचं तेवढंच करते दुसरं काही नाही. हम् तुम्ही कधी येणार आहे इकडें
तुम्ही इकडे या पहिला मग आम्ही तिकडं
लागलेल परवा दिदीला म्हणाल तो दिदी म्हणालती ना अ मी जाणार आहे ददी सांगणार नाही ना म भयांना म्हणून मला बी घेऊन चल म्हटलं जाऊया जाऊया गवज आपण म्हणाती
तिला हा अग त बाळाला बघायला नरत तेनी मग मम्मीची जरा तब्येत बरोबर नव्हती. अग मम्मीला असं ते रक्त कमी होतं. ना त्याच्यामुळे आशक्त पणाले आलेला
तिला म्हणलं जाऊ दे येऊ नको तू ती परत कसं होते माहिती का ति आता ट्रॅव्हलिंग केली. असती दोन दिवस ती परत आजारी वेट आजारी पडली अस त ती मग तिला म्हडलो मी. जाण येऊ नको म्हणलं म्हण नाही काय आम्ही चालू तिकडं. असं झालं मग तिला मी काय म्हणलो आता. का आता ऑगस्ट महिन्यात ये म्हटला आलीस तर
हा हा. म्हणाल ते ऑगस्ट ला जाणार आहे ते नाशिकला पाऊस तेवढा नसू दे म्हणाल. ख. मस्त क फेम हम्म एकट आलय तला दरोज कामाचं.
येतोय ग कंटाळी येतोय सगळं सार का म मला माहितय मी किती वैतागत होतो उगच आपला- स्टाप चांगला होतावरती सगळ्या बोलून चाल नत म्हणून दिवस जॉबर गमवत होत म्हणून वाटत नव्हतं. सगळी इकडें तिकडे होती. तिला तेच म्हटलं ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे कस तिकड भरपूर बघायसारखं आहे ग आमच्या गावातच बाणेश्वराचं मंदिर आहे. कोटर मध इथं बानेणेश्वराचं मंदिर आहे. उ्ैनला गेलो आमहीव्हा उज्जैनला जाऊन ओंकार दोन दिवस गेलो. इ कड बघू पंचवीस् का सविस्तर कलीखड संध्याकाळी निघलोग रात्रीचे. आणि त्याच्यानंतर मग पहिला ओंकारेश्वरला. पहिल्या दिवशी संध्याकाळी इंदूरला आम्ही थांबलत तिथं. आणि मग दुसऱ्या दिवशी उज्जैरला. हा इंदोरला पण गिरलो तिकडच आहे का ते. इंदोरश तिथंच आहे मध्य प्रदेशलाच आहे ना. उज्जैन हा मध्य प्रदेशला आहे इंदूर बघण्यासारखंही मोठं आहे.
हम्म
मग ती शिवा शिवानी तिकडचीच सुद्तीी घेतती इंदोरची इंदोरचीच तिती.
हो.
तेम. तिकडं गेलो इंदोरला गेलो तिथं जास्त वेळ थांबलो ना तिथं. संध्याकाळी फक्त आम्ही अ ते छप्पन बाजार म्हणून आहे तिथं. खायच खाय पायची वस्तू भरपूर आहे तिकडं तिथे एक म्हणजे तिथे एक माणूस आहे त फेमस आहे भरपूर म्हणजे ते अंगभर सोनं घालतो आणि आईस्क्रीम विकतते कुल्फी विकतो. त्याच्या तिले फेमस आहे इकडं हम्म. सोनं काही एखरं सोनं नसेल सोडते खोटत असेल. एक ग्रॅम गोडन असते काय ते तसच असल काय तर मग ते फेमस होत तिथं म्हणजे आहे भरपूर खायच गोष्ट भरपूर म्हणजे ते ते कसं आहे रात्रभर चालू असत ते हा खा म्हणजे रात्रभर चालू असत त बाजार छप्पन बाजार त म्हणजे रात्री तू दोन तीन ह जरी तिथे गेलीस तरी पण तिथल्या गाडा चाल असात तिकडची गाडी जायचं जेवायचं हा तिकड गेलो आम्ही त्याच्यानंतर. हा मध्ये संधिक इंदोर मधून इंदोर इंदोरमध्येध्येच आम्ही रूम केलेली तिथं आम्ही रात्री थांबलो मग रात्री झोप तिथंच मग सकाळी उठून आवरून फ्रेश होऊन साडीबडी घालून मग उज्जैनला गेलो आम्ही उज्जैनला दर्शन बिर्शन करून सगळं त्याच्यानंतर तिथे एक धार आहे पुढं धार म्हणून. ते धारला तिथे देवी आहे धारची म्हणजे इकडचे- आमचे त्यांचे मित्र होते त्यांची कुलदेवी होती तिकड त्यांच्या ते कुळदेवीला गेलो. किती वाजता होतो माहिती तथ आम्ही कुळदेवीला रात्रीची एक वाजता गिरड तथ ते मंदिरात अ तिथे पोहोचायला मला वेळ झाले ला ग.
बंद होत सगळं बंद होत. आम्ही ते मंदिराच्या बाहेरच दिवे बिवे लावले त्यांनी त्यांनी घरात करून आले दिवे घरचे ते पिठाच दिवा सगळं ती घरातन करून आणली होती. सगळं करून आणून ते दिवेत लावून मग आम्ही तिकड निघलो बा रात्रीचे मग आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आ् आलो तिकड दहा वाजता- इचलकरंजी इचलकरंजी तोंडा सारख सारखं. इकडं निफाळला.
सिरकंजाची
मग बैलाई आठवण येत मला तसं बी काय सांगते सारी का?
हम्म हम. आम्ही तर म्हणते कॉल वगैरे करत नाही तुम्हाला आठवणीच येत नाही.
नाही ग भाई आता कसं होत सारखं आम्हाला ल काम वाचतं दिवसभर घरामध्ये
होय काम त्रासते थोडा
तुला परत कॉल करत.
ठीक आहे स